हा ते
हा-हा ते झालतं ना
काय ते?
ते झालतं ना कॉल पूर्ण?
होय-होय झालता. तेच एकदम बघितलं नाही मी त तेच गेली वर आण तिथ बाहेरच बसल ना त्याने पुढंच दारातच मला वाट तिकडे असत आडोश्याला म्ह तिथंच थांबून अंधारात ते कट करून
हा हा. हा हा.
बाहेर बसल्यावर जर बरं वाटत
होय बाई वाऱ्याला फाॅन असतील, तुमच्यात वर
फाॅन हाइत की,
हा हा
टेबल फॅन आहे. तो सगळीकडे फिरवते आणि
हा हा
किचनमध्ये असतोय बघ झोपताना असतोय संग, तिझ काही नाही.
हा हा
ह्या शेवटचा काॅल नव्ह, पाचवा हा हा मग पूर्ण होतोय. हा हा वय लावतो जरा चारजिंगला
हा
हा ह
आत्ती काय करायल्यात.
आत्ती गेल्यात खाली, ते भाजीचा मा ग म्हणून केलाय हो.
हा
पाणी जर शिपडायला लागतय. सकाळी जरा हाताान असं मग ते मला जरा चालत नाही त्याच्यामुळं, त्या गेल्यात हे करायला मी दूध काढून आलो.
ह म्हणजे भाजीच हे म्हणजे,
भाजीचं म्हणजे कनी ते बी त्या जागा एवढीच भाजीची कणी अस हे आम्हाला पण माहित नव्हतं ते सासुबाईनी आता परवा सांगितलीया. त्या तिथं तेवढ ती जागा कनी काय तर हे असं टाकून पेटवाय लागत तीया आणि मग ते जागा श खुरप्यान हालवायची. मग पुन्हा त्यात जरा राख टाकून कनी भाजीचं बी म्हणन, माटच्या भाजीचं किंवा आपली पोकळी्याची भाजी अस असतीया कनी तेचं बी टाकायचं, आणि मग जरा जरा असं एकदम पाणी वताच नाही, हाताने आपण कसं शिपडतोय दारात तसं शिपडायंच. चालणीत पाणी कसं पडत कातास आ म ते उगवते मग त्याच गर्गात किंवा भाजीला ते बरं पडते हो
हा हा
म सण सकाळ संध्याकाळी हे कराय लागते
हा हा पाणी शिपडायला लागते
मग ते मला चालंत नाही म्हणून त्या गेल्या का?
हा हा.
हं, आता जेवण?
जेवण बनवायचंय बघा.
अ पोरग कधी येतये म्हटल तुमचा
आमचं? आलेत किनाई ते पाहुण आल्यावरच आलेत. ह -आता चाय दिलाये. त्या पाहुण्यांना- केल्यावर मला चहा पाहिजे म्हणलं- जरा कपात घालून दिले.
हां हां, त्या इथं आले की त्यास्नी बी चा द्यावा लागतोय, आमच्याकडं पण तसच आहे-
लय आवडायची मंग ते डॉक्टर म्हणलेत त्याला, हा- गोड तेन बंद करा चहा बंद करा दुध- घरी प्यायचा पण चा बंद केलाय कोणत- पाहून आले कीच असं करतोय- घरी पण आम्ही पित नाही. मी पण चहा सोडलाय आत् ति का- उपवासास ला- पित नाही मी काही जरा, सब्ज्याचं बी पाणी टाकून पितोय ना.
हा हा.
म्हणजे उन्हाळ्यात पण, सगळ्याला- हाडं अस- कठीण होते आज. नंतर -केस गळायचे थांबत्यात गळत नाही. डोळ झाकून -गिळतो डोळ झाकून गिळते बघ आता माझा माझा भाऊ पण तसच म्हणला गेळत.
गिळत नाही बाई. ते मग आमच्या बहिणीला पण डॉक्टरांनी सांगितलेलं मंग मी म्हटल तुझ्यासंग मला पण जरा त्यातलाएक घोट- ते कर- अगं गिळ ना -
म्हणजे शिजवत-
नाही नाही भिजवायचं ते भिजवून
हा भिजवूनच पाण्यातनं प्यायचं. डोळं झाकून प्यायचं. चावत बस- कायच नाय नुस
काय चावल्या शिवट गिळत नाही बाई नरड्यात
हां मी पहिल्या दिवशीच चाऊन पिलो मला असं उचमळल्यागत झालं.
हां.
परत आता चावत नाही भराभरा एक ग्लास तोंडाला लावला की पाणीच पितोय मग.
ए पूजा मला जरा भिजत घाल त्यातलं मी जरा उद्या पितो.
एक तीन महिने प्या. त्यानं व
कमी हुतंय म पितो बाई माझं वजन नाव नाव वाढायच लागलंय कमी नाही खरं. होय? बहीण म्हणत्या वजन कमी होईत नाही हिट कमी होत्या
नाही होतंय वजन पण कमी शरीरातलं ते काय तर आसतय ते सगळं आतड्यातलं काढून फेकतय बाहेर हा ते जरा तुम्ही बघा की व्हिडिओ आहेत सब्जाचा काय उपयोग आहे.
होय आसणार हं
ग्रीन टी किंवा सब्ज्या म सब्ज्या उन्हाळ्यात सब्ज्या गारवा पण देतोय नाई
हा हा हा
सवय लावली कि काय नाही चहाच्या वाटणीचं तेच प्यायचं सकाळ सकाळी
तशा
जरा एक, दोन तीन दिवस तसं होतंय परत सवय होत्या मी सकाळी उठल्या रात्री भिजवताय काय?
होय रात्री भिजवून सकाळी पितोय असं
हं हं नाही मीच सकाळी उठल्या उठल्या भिजवत्या आणि सगळं आवरल्यावर हा शाळेत जायच्या टाइमात आठ-सव्वा आठला पित्या. म्हणजे पोट भरल्या भरल्यासारखं पण वाटत त्यांना भूक लागत नाही जास्त. त्यामुळे वजन. कमी व्हायला अ हे होत. तय. एक टाइमाचं जेवण, ते पिलं ना एक ग्लास एक टाइमाचं जेवण.
हा हा व्हय हा हा एक चमचा एका व्यक्ती ला व्हय.
हा अ असं-
हा- कसल कितीला आणलस ग - ते- हा हा
काय ते-
अ कितीला आणलेलीस म्हटलं ते पाकिट मागल्या वेळेस तिन आणलेलो?
सब्ज्याच होय, हा हा आमच्यात- पण काय माहित आमच्या दादाने आणलय. हेनी सांगितल होत आणायला, ते लय दिवस जातय अहो किती रुपयेच आणले काय माहित एवढे एवढं हाय एक चमचा अर्धी वाटी ते भरते ते- फुगवून आणि त्यात पाणी ते वतायचं ग्लासमधे वाटीतलं आणि ग्लास पूर्ण पाण्यान भरायच.
हा हा हा हा
असं डोळ दाबुन प्यायचं,
हहहहहअअह
ते चावलं ना मग ते मळमळ्यासारखं होतेय चावायच नाही त्याला हा दात आता खाली त्याला घ्यायचंच नाही आता आपण खीर तेल कस पातळ पितो नाही शेवयाची खिर ते चावत नाही तसं ते प्यायचं तेरा दात आता खाली घेतलं की मग ते चावत ती चावत पण नाही लवकर ह ताई पित्यात काय.
ताई पीत होती मधी मधी जरा बंद कर- पित्या आन पित्या!
हु हु
मी पण आता हा हा पंधरा दिवस झाल. आ पितोय. रोज
ते ज कनी सरबत प्रकारे करून पितात माणसं,
होय पितेत की जर, तुम्हाला तसच प पिऊ वाटत नसल तर त्यात मध घालून, पण प्यायला चालतय.
हो त्यात कनी मी बऱ्याच लिंबू, साखर आणि मीठ घालूनण ते सबज्याचं बी तस पित्यात.
चालतंय की, खरं सका सकाळी ते लिंबू ते नको वाटत. ते नाय वजन
लिंबू पाणी पण सकाळी कनी लिंबू पाणी चांगलं अनुषा पोटी.
होय गरम पाण्यात लिंबू पिळुन मी पण एक आठवड्यात पिलत खर त्यानं पित होतय आहो पित होतय, एक आठवडा भर पिलत मी मधी वजन कमी करायसाठी ते खरं पित होतयं. ते आंबट असतय ना त्यामुळं. मग गरम पा पाणी घ्यायचं थोडं कोमट त्यातचं सबज्या टाकायचा. आणि त्यात जरा अर्धा लिंबू पिळून चालतय प्यायला खरं ते आंबट आपल्याला नको वाटतय प्यायला हा.
आता पावसाच्या दिवसात कसं काय म.
प्यायचं तसचं कंटिन्यू ठेवायचं आपलं वजन कमी हुसतवर. हम्म वजन कमी हुसतवर. तीन महिन्यांन बरोबर उद्यापासून चालू करा तीन महिने करेक्ट बघा. उदया वजन करा आणि तीन महिन्यांन वजन करा, बघा तुम्हाला कसं वाटतय.
हा हा.
आता माझं एक किलो कमी झालयं असं वाटाय लागलय.
हा हा कमीच पाहिजे बाई लय जरी तब्येत काय करायची.
हम्म.
बर आमची बहीण तर पैलवान हाय, बघित लाय सा बहीण तर काय काठी पैलवान हाय. हं हं.
छप्पन्न आता छपन्न झालेयं सत्तावन्न झालत आ ता छपन्न झाले आज सकाळी वजन केलं छ पण झाले.
छप्पन्न हाय माझं किती हाय सांगू काय माझं पंच्याहत्तर हाय.
अं भरपूर झालं की.
तर माझी उंची अं ल्यामुळ कणी एवढ दिसून येत नाई, य दिस खर नाही एवढं कणी पाहिजे, बसता उठता आपल्याला
तोयना
होय वय आणि नाही अवो माझं वजन कणी एक मला आठ दिवस जरी कोण जेवाय दी ल नस ल वजन म्हणून कमी येत नई, आता माणसाल टेन्शन घरातलं काय तरी हायच कणी मला तर टेनशन एवढं असल तरी पण नाही ते कमीच होई
ते हाडच मोठ असल्याव होत आस ल वो, नाई एखाद्याचं अस
आमची मम्मी पण तशीच आय.
हात तुमच्या मम्मीला बघितलय, तुमच्यात मग तुमची बहीणच बारीकाय वाडतं.
बहीण माझ भाऊ दोन तसलीच आइत. पप्पा पण बारीक आइत आमच मेन आमच्या मम्मी आस ते आमच्या घरात अह गोलूमोलू
उहू ह
आमच्या इकडल्या घरात पण मीच आमच्यात अशी आय, न बाकी सगळी एवढी काय नहीत.
हा हा.
खर उंची आहेत, मात्र सगळ्यांच्या आमच्या सगळ्यांच्या पा माझी बहिन तेवढी गिड्डी आयस सगळ्यात
हा हा.
अ वय
उ जरा गिड्ड असलं कि म ते वजन भर
वय माणसाला उंची पायजे बघा, मला गिड्ड माणूस आवडत नई मूळ
आणि ते बेकार पण दिसतय ओ वजन तेन वाडल्यावर
बेका तर काय ओ, गिड्ड ते चांगलं वाटत नई जरा सुद्दा उंची पायजे आणि, आणि जेंट्स नको उंच पण पाहिजे आणि बॉडी पण पाहिली ती खिर तर मला आवडत नाही बाई माझे आमच भाऊ पण तस अस कस काय.
ह ह.
आवाला भाऊ एक तसच आवलग झालंय बघा.
हा हा.
झालंय बघा.